हॅलो.
हा येतोय की.
हा आपण आज मोबाईलचा योग्य आणि अयोग्य वापरवर बोलूया.
मोबाईल. प्रत्येकाची हिची गोष्ट.
काडतोय.
आता येतो क्लियर.
हा हा आला हा आला आला.
आता मोबाईलचं जर आपण बघितलं. तर ही मोबाईल ही गोष्ट. प्रत्येकाची एक म्हणजे आता एक आवड पण बनल्या बर शी. ही लोकं हया याच्यामधंन स्किल पण शिकतात. त्यांचा योग्य पद्धतीनं वापर. पण करतात काही सोशल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती इंस्टाग्राम असेल. फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल हेच्यामध्ये कंटेंन क्रिएट. तर कंटेंट क्रिएटर म्हणून पण त काम करतात. वेगवेगळे कंटे वेगवेगळे ब्लॉकस असतील. इतिहासाविषयी माहिती असेल एखादा सामाजिक. उपक्रम असेल सामाजिक उपक्रम. एकाने आपला बिझनेस आपण जो उभा करतो. तो त्या बिझनेसच हे असेल म्हणजे, बिझनेस ऍडव्हटाईज असेल जाहिरात असेल. अशा गोष्टी आपण एका शून्य मिनिटांत. त्या लोकांच्या पर्यंत पोहचू शकतोय.
हो.
त्याच्यासाठी आपण ह्या मोबाईलचा वापर करू शकतोय आणि एका मिनिटात या गोष्टी जगभराच्या कानाकोपर्यात्या जाऊ शकतात. त्यामुळ आपल्या व्यवसायाची जाहिरात पण आपण त्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकतोय हे एक त्याच्या दृष्टकोनातून फायदा आहे परंतु तासनं तास आ पण मोबाईल घेऊन बसणं त्याच्यामध्ये रिल्स स्क्रोल करत असण याचा आपल्या आरोग्यावरती म्हणजेच डोपेमाइन आपलं जे संप्रेरक आहे तर ते संप्रेरक ज्यावेळी ओपन होतं. त्यावेळी बरेचशे आपण स्क्रोल वगैरे करतो व्हिडीओ वगैरे त्याच प्रकारची अलगर प्रकारचे व्हिडिओ आपल्या समोर येतात. आणि हे व्हिडिओ आपण बघितल्यामुळे आपल्या आरोग्यावरती पण त्याचा धोक काही होव शकतेतासन तास आपण मोबाईलवरती आपला वेळ पण पण आपण त्याच्यावरती खर्च करू शको. खरं करतोय. हा एक तोटा ह्या मोबाईलचा असं तुम्हाला सांगा वसावाटेल.
हो पण अ मोबाईलमुळे आपले अनेक कामं सोपी पण होतात. ह हॅलो!
आता सोप हो सोपं काम आवाज आहे हलो हॅलो!
हो आला आला.
हा मोबाईलच सोपं ज हा येतोय बोला
हा हा हा.
हां येतो येतोय बोला.
हा आता तुम्ही विचारला जसं की टोटे अ अ -अभ्यास किंवा कामावर लक्ष कमी होतो मोबाईलमुळे.
बरोबर आहे बरोबर आहे बरोबर.
परत झोपायचे गुणवेन कमी होतात. म्हणजे झोप लागत नाही असं जसं की आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती आपण आता इंस्टाग्राम रिल्स बघत गेलो तर असं वाटतं की हा अजून एक बघाव अजून एक बघाव. कधी वेळ जातो हे आपल्याला कळतच नाही.
तेच तुमचा डोप्या माइंड तिथे स्ट्राग होतो आणि बऱ्याचशा गोष्टी की तुम्हाला आनंददायी एखादी गोष्ट आपल्याला एखाद्या आपल्याला रील आवडली. तशा प्रकारच्या रील आपल्याला त्या. आवडल्या त्यानंतर आपल्या त्याच त्या रील येतात त्यामुळे आपला टाइम खर्च पैसे वेगैरे वाया जातात.
हो परत आपलं कुटुंबासोबत संवाद कमी होतो. मित्रांसोबत मोबाईल मुळ कसं फक्त आजकालची जनरेशनमध्येध्ये सगळी फोनच जास्त युज करतात.
असं बोलणं फिरणं असं एवढं नाहीच आहे. जास्त आधी कसं आधीच्या काळात कसं होतं. अ मोबाईल नव्हता तर हे सगळे लोक घरर एकामेकांच्या बोलायचे करायचे. जे आता तसं नाहीये.
हम.
आता सगळी लोक मोबाईल वरतीच संवाद करत आहेत जास्त म्हणजे.
ब. मोलचा संवाद हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. ईमेल्स असू दे आपलं पाठवायचं. या अशा गोष्टी या मोबाईलमुळ घडून येत आहेत. परंतु जितके फाये आहेत तितके. तोटे पण आहेत. आपला वेळ पैसा वगैरे तेच्यामध्ये बरासा खर्च होतो मोबाईलच्या. अ नेट प पॅकमध्ये. आणि बरेचसे नेटपॅक इंटरनेट सुविधा ह्या बऱ्याचशा वाढलेल्या आहेत. आणि त्यांचा एक तोटा. आपल्याला होतोय की महिन्याच्या महिन्याला आपल्याला ती सवय लागून राहिलेली आहे. की तीनशे रुपयेचा आपण पॅक मारायच. एक एक वेळा आपल्याला वन जी बी. नेट परवडत नाही. किशाला परवडत नसेल तरी सुद्धा ती विकत आपल्याला घ्यावं लागत. व्हॉट्सॲप हे. दररोजचा एक व्हॉट्सअप असून दे किंवा फेसबुक असून दे किंवा इंस्टाग्राम असून दे. याच्यावरती तासन तास आपण बसणं. हे आपला एक नित्यक्रम झालेला आहे. आपण मैदानामध्ये खेळणं कमी परंतु मोबाईलवर. ती बसणं जास्त टीव्हीचा पण वापर कमी झालेला आहे परंतु मोबाईलचा वापर हा. अतिशय वाढलेला आहे. स्क्रीन टाईम पण वाढलेला आहे.
हो परत तोटे बघायला गेलं ना. मोबाईलचे तर खोटी माहि त्याने फसवणूक वापूर वापर पण जास्त चालू झालाय.
हम. खोटी माहिती पण लोकांच्या पर्यंत पोहोचवली जाते.
एक ता जसं मोबाईलवरती कसं. फास्ट फास्ट त्यांनी हे करतात अ काय म्हणायचं. इथं काय चाललंय ते लगेच आता मोबाईल वर कनेक्ट होते. जगात काय चाललं ते.
तेच कि मोबाईल हे कानाकोपऱ्यात. पोहोचवणारे साधन आहे. म्हणजे एखादी गोष्ट असू दे. त्यांना मेसेज असुनदे एखन दी सामाजिक. सामाजिक काम असून दे. एखादा आंदोलन असून दे या गोष्टी. एखाद्या व्यक्ती बोलला तर त्या पूर्ण जगभरात पोहोचवण्याचं एक महत्त्वाच. साधन आहे. त्या गोष्टीपूर्वी एखादी शासनाकडून एखादा जी आर. आला तर तू जी आर लोकांच्या पर्यंत पोहोचवायला बराच वेळ लागत होता जर एखादी कर्ज माफी केली. किंवा एखादं, कोणतंही विधेयका अधिवेशनामध्ये मांडलं तर विधेयकाच.. किंवा कोती एखादी लाडकी बहीणसारखी एखादी योजना असून दे. ती योजना लोकांच्या पुढ पोचवायच आहे. परंतु या मोबाईलच्या माध्यमातून. बऱ्याच ठिकाणी अंतरावरती वाडी वस्तीवरती असणाऱ्या लोकांपर्यंत ही माहिती. ‌ मोबाईलच्या माध्यमातून पोहोचली जाते. पूर्वी हे पूर. खूप कठीण असायचं की ‌, मोबाईल नसल्यामुळे जितके फायदे आहेत परंतु त्यांचा योग्य पद्धतीन वेगवेगळ्या स्किल आपण तिथ त्या मोबाईलमध्ये शिकल्या पाहिजेत. एखादा व्हिडीओ वगैरे कराय पण आपण शिकलं पाहिजे. त्याचं एडिटिंग पण आपण करणं शिकलं पाहिजे ते.
हो.
तो मेसेंज वरती त्या, त्यांचा एक चांगला वापर. करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं पुढं टाकली तर चांगलंच होईल असं मला वाटतं.
हो बरोबर आहे हम.
त्याचबरोबर अजून एक म्हणणं आहे की जे व्हिडिओ वगैरे आपण थोडं थोडं शॉर्ट्स वगैरेअ फिरायला गेल्यानंतर आपण बरेच श्य स्टेटसच्या माध्यमातून लोकांच्या पुढं ते दाखण शकतो एखादा सामाजिक उपक्रम रक्तदान सारख एखाद शिबिर असेल किंवा क्षेत्रातली एखादी वारी असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी. किंवा धार्मिक काही कार्यक्रम असतील. त्याच जे महत्त्व आहे तर ते लोकांच्या पर्यंत आपण त्या मोबाईलच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोक लोकापर्यंत पोचवू शकतोय. किंवा आपत्ती व्यवस्थापनच्या काळात महापुर असु दे. महापुरा्यासारखे एखादा रस्ता वगैरे बंद आहे त्याविषयी बातम्या पण आपण ते बातमीच्या माध्यमातून ती पोहोचवू पण शकतोय त्यामुं ळ मोबाईलच तोटे पण तितके तोटे कमी आहे प ण फायदे जास्त असं आहे आता अ म्हणजे असा एक मानणारा एक वर्ग इथं आलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण जर मागं जायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं आता या जीवनामध्ये प्रत्येक अपडेट होत आहे. बऱ्याचशा गोष्टी अपडेट होतय त्या अपडेट होणाऱ्या गोष्टीप्रमाणे आपण त्या ह्याच्यामध्ये आपण चालत राहणें हे अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटत.
हो आता फायदे बघायलाग तर मोबाईल योग योग्य आहे आपल्यासाठी शिक्षणासाठी परत अनेक धर्म जीण्यासाठी.
हं.
अ ऑनलाईन शिक्षणासाठी पण आहे आता मध्ये कोरोनामध्ये पण मोबाईल तर म्हणूनच मुलांचं थोडंफार काम म्हणजे झालं.
बरोबर आहे.
जगाभरातली माहिती काही जगाभरातली माहिती काही संवेद मिळत आपल्याला.
हम् एकाच वेळी मिळते माहिती वगैरे त्यांना सगळं मिळते सगळं ठीक आहे. आपल्या म्हणजे बिझनेसची जाहिरात पण आपण त्याच्या माध्यमात करू शकतोय. ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून वेगवेगळे कोर्स आपल्याला ह्या घर बसल्या करू शकतोय. विद्यापीठ असे ल मविद्यालय असेच्यामध्ये इनोर काही. कोर्स ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये फोटो फोटोग्राफीचे काही कोर्सेस आहेत, फिल्म मेकिंगचे काही कोर्सेस आहेत, त्याचबरोबर जीडीसी चे काही कोर्सेस आहेत, कॉमर्सचे काही कोर्सेस आहेत किंवा दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये जेएनयू मध्ये चालणारे काही कोर्सेस आहेत. तर ते कोर्सेस ची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य आहे, महात्मा फुले यांचे जीवन कार्य आहे, आंबेडकरांचेजीवन कार्य, भारतीय राजघटना, भारतीय संघराज्य, असे जे काही कोर्सेस आहेत ते ओदर विद्यापीठाच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहेत. ते‌ आपण घर बसल्या त्या या मोबाईलचा यूज करून कि कोर्स आपण अ त्या कोर्सविषयी आपण शिकू शकतो, बऱ्याचशा गोष्टी आपण समजण घेऊ शकतो, असं माझं मंत आहे‌. हम्म आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या शिकण्याजोगे. एक बरेशा गोष्टी या शिक त्याबरोबरच स्किल पण आपण त्याच्यामधनं डेव्हलप केलं पाहिजे.
हो.
होय कंटेंट क्रिएटरचा हा. आणि दुसरी गोष्ट एक म्हणजे युट्युबच्या माध्यमातून आप आपण एखाद चॅनल क्रिएट करून आपल्या व्यवसायाच्या निमित्ताची माहिती आपण लोकांच्या पर्यंत- पोहोचवण्याच पोहोचू शकतोय किंवा एखादी व्यक्ती तीनच मिलियन्स व्ह्यू वगैरे त्यांना असतात.
हो हो.
वेगवेगळे व्हिडीओ टिकटॉकच्या माध्यमातून आपण अगोदर पोचवत होत आता इंस्टाग्रामच्या माध्यम रिल्स माध्यमातून एक चांगली माहिती समाजापर्यंत पोहोचण्याच काम हे हा मोबाईल कर- क करू शकतो इंटरनेटच्या माध्यमातून जितक फायदे आहे त के बरेचसे फायेद सांगण्याजोगे आहेत आणि बरेच ते हे पण कर ट्रेडिंग पण करू शकतोय.
हो.
ट्रेडिंगच्या माध्यमातून पैसे
ठीक आहे चालेल तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं धन्यवाद.
ठीक आहे ठीक आहे तुमच्यासोबत बोल मला खूप छान वाटलं आणि छान पद्धतीने तुम्ही विषय पण चांगला मांडला आणि आपली मुद्दे पण चांगले होते.
हो हो चला ठीक आहे चालेल थँक्यू बाय.
ठेव.